हॅलो, आवाज ऐकु येतोय.
येतोय, येतोय बोला.
काय चालय?
काय नाही? चालेत काम घरातली,
हा हा स्वयपांक आवरला.
स्वयंपाक करायचा आहे अजून,
हा हा वेळा असतो वाटतं.
हो टाइम आहे अजून,
हा हा
म्हणजे आता लागायचं अस म्हणजे टाइम झालाय तसा अजून दहा, पंधरा मिनिट आहे म्हणजे
हा हा
बोला कुठून बोलता तुम्ही?
कोल्हापूर,
कोल्हापूर, कोल्हापूरमधून जास्ती म्हणजे ग्रुपला जाॉईन जास्त
काय झालं?
ग्रुपला म्हटलं जॉईन जास्त आहेत कोल्हापूरमधन
होय,
हा
अ होय राशिवडे भागाकडे येतो आम्ही भोगावाती राशिवडे,
तुम्ही,
आम्ही इंदोरला राहतो.
इंदूर हा हा भरपूर आहेत.
इंदोर इंदोर मध्यप्रदेश,
हम्म हम्म
इंदोरचे तीनच आहेत. तीन
तिघजण आहेत का?
हा तीनच आहेत आम्ही,
हम् हम्म काय म चाललंय? आणि
काय नाही, कधी आलेत का इंदोरला तुम्ही कधी?
नाही नाही तिकडं कधी आले नाही.
या ना फिरण्यासारखं खूप सारं आहे. इकडं
काय हाय फिरायसाठी तिकडे
फिरायसारखं इंदोरला खूप सारा आहे म्हणजे अ अं इथं राजमाता अहिल्यदेेव होळकर माहित येत ना तुम्हाला
काय?
हा अहिल्यादेवी होळकर माहिती येत ना?
माहिती येत की.
राजमाता अहिल्यादेवी होळकर त्यांचा जन्म हिथला झा हिथला आहे इंदोर.
व्हय इंदूर मधला
हा तर ते इथं असल्यामुळे त्यांचं ते राहण्याचा राजवाडा होता ना ज्या राहत हो त्याचा राजवाडा तो हितंये आमच्या हितये इंदोरला तर ते बघ फिरण्यासाठी फेमस आहे, म्हणजे त्यांचं ते पुरातन सगळं काळातील पुराण्या जमान्यात नं सगळं म्हणजे? भेटण बघायला तुम्हाला त्यांचं मंदिर, घरातलं
हं हं
असं इथं राजवाडा म्हणून आहे म्हणजे तिथं हो पूर्ण राजवाडा म्हणजे पाहण्यासारखं बाहेरनं विदेशमधनं पर्यटक बघायला येतात राजवाडा
हो हो येउ कि
म्हणजे हं खूप मोठं म्हणजे ठिकाण आहे हे. राजवाडा म्हणून शहर इंदोर शहर पण मोठं आहे. आणि पहायला पण असं भरपूर आहे. राजवाड्यावर म्हटायला गेलं तर अं फिरण्यासारखं खूप आहे म्हणजे तिथ कपड्याचं मोठं मार्केट आहे आमच्या इथं, होलसेल मार्केट म्हणतात त्याला होलसेल म्हणजे कपड्याचं मोठं मार्केट आहे आणि तुम्ही म्हटलं तर भांड्याचं मोठं मार्केट मार्केट आहे, अं ज्वेलरी, चप्पल कपडे, साड्या म्हणजे तुम्हाला कोणत्या पण प्रकारचं तुम्हाला होलसेल रेट मधेच सामान मिळ शकतं हिथं. ज्वेलरी म्हणाया गेलं ना मं ते चोर बाजार म्हणून आहे एक अ राजवाड्यापशी राजवाड्या राजवाड्यापशीच आहे अं तर तिथं ना तुम्हाला खूप कमी पैशामध्ये ज्वेलरी ती मिळू शकते म्हणजे तसं मेकअपचं सामान आपण दुसरं काय म्हणजे असं घ्यायचं म्हणलं की बँगल्स वगैरे ज्वेलरी अं कपडे साड्या, भांडे म्हणजे असं ते चोर बाजार म्हणून असतो तिथ तर सगळं प्रकारच्या व्हरायटी भेटू शकता. म्हणजे खूप कमी पैशात म्हणजे असं बाहेर अं अं हजार बाराशे असलं म्हणजे हितं मग चारशे पाचशे म्हणजे आपण घेण्यावर सहाशे, नाही नाही पार्स नाहीये कारण ते चोर बाजार आहेना. मोठे मार्क इथं कस पहिल्यांदा माणूस आल्यानंतर तर होलसेल रेटमध्ये आपण काही पण घेऊ शकतो.
हा हा
ते होलसेलमध्ये म्हटलं तर डझनाने घ्यावं लागतं. आणि त्या चोर बाजारात आपण एक पण एखादी पण वस्तू घेऊ शकतो असं सिंगल म्हणजे फक्त एक पीस
हा हा
आणि कपडेच मार्केट म्हणल्यावर त्याच्यामध्ये मग असं बारा एक डजनानी दहा म्हणजे दहा साड्यांचा असा घट्टा. असं घेऊ शकतो? मग तिथं कसं इंदोरमध्येध्ये पन्नास रुपये पासून पण साडी स् चालू आहे,
ह ह, कोल्हापुरा पासून इंदूर किती लांब आहे.
अ आता ते कोल्हापूरपस नाही इंदोर ते माहिती नाही किती किलोमीटर. रे पण कधी बारामती सा ऐकलंय का तुम्ही,
बारामध्ये मिळते मध्य प्रदेश,
नाही नाही बारामती, पुणे बारामती,
हा हा,
हा म्हणजे तिथून सात. े आठशे किलोमीटर आहे. असं ते गुगल वर सर्च केल्यानंतर तुम्हाला कळेन क इंदोर कि, ते तिथ,
हा होा? भरपूरच लाबख नाही.
हो म्हणजे एक रात्र आणि, कोल्हापूरपसून म्हणलं तरी एक दिवस आणि एक रात्र म्हणजे हा एक दिवस, कारण, आमचं पण माहेर तिकडचच आहे ना महाराष्ट्राचं. आम्ही पण तिकड पुणा बारामती पुणे, बारामती साईड लाच आहे आम्ही तिकड.
हा हा माहेर कोणतं तुमचं.
ती काय पुणे, बारामती साईड लाच आहे तिकडं म्हणजे आतमध्ये छोटे छोटे आता, तुम्हाला बारामतीच माहित नाही. तर मग आतले आतले छोटे ठिकाण कसे माहिती असतील?
हा बरोबर आहे?
हा म्हणून मी तुम्हाला असं मोठ एरिया सांगितलं, म्हणजे की तुम्हीं त्या गावाला ओळखू शकले का.
हा हा,
आता गेले नसते आणि त्याच्यामुळेळ तुम्हाला काय तिकडचं माहिती.
हो नाही सगळ्यांच कुठं जात बला, कोल्हापूर कोल्हापूरचे अंबाबाई, ज्योतिबा, पन्हाळा रंकाळा असं जातो.
ते आता कोल्हापूरमध्ये आहेत आमचे म्हणजे, पाहुणे आहेत, पण मी नाही गेले अजून कुठं मला पण नाही, अजून जमलं तिकड कोल्हापूरला यायला
काय जॉब वगैरे करता का तुम्ही.
नाही मी घरीच असते जॉब नाही करत मी, पण घरून मी असं खूप सारं काही काम कर शक करते?
काय काय करता तुम्ही घरी बसून,
पण घरी बसून ज्वेलरी बनवते? ल नाही का महाराष्ट्रामध्ये ते ट्रेंडिंग ज्वेलरी बनते.
ती मोत्यांचे,
मोत्यांची मो, त्यांची ती पण मी बनवते आणि ब्लाऊज ला आरी वर्क पण करते मी,
हा ब्लाऊज शिवता का,
ब्लाऊज नाही शिवत पण.. आरी वर्क करते आणि
मग त्या वर्करच पेमेंट हे कसं तुम्ही,
म्हणजे ब्लाऊज ची डिझाईन वर आहे ना सगळं, ब्लाउज ची डिझाईन कशी आहे कसे नाही. त्याच्यावर. अ पाचशे, हजार, दीड हजार.
हा होय काय?
हा
आणि ते मोत्यांची ज्वेलरी.
ठीके. आता राख्यांच सीझने, तर रा पण बनवते. आणि मोत्यांची ज्वेलरी आपल्याला आता सिंगल पीस घ्यायचा. का डबल पीस घ्यायचा. ते त्याच्यावरे ना. आता तुम्हाला नुस घ्यायची त ती अ छोटी म्हटलं की पन्नास पासूनच स्टार्ट आहे, म्हणजे जशी घेईल असे एडीची म्हणलं की साडेतीनशे. एडीए ची म्हलंकी साडेतीनशेच्या पुढं. एडीचं सामान महाग येत ना.
ह ह. म खप होतो का त्याचा, डिमांड आहे खर त्याला आता.
अ काय झालं?
डिमांड हाय खर तेला आता, खप होतय का म्हणल तुमचा?
घेतात ना बायका. म्हणजे ज्याला जे पसंत आले की घेतात ते.
हो हो आणि
आमच्या इकड सगळ स्वस्त असल्यामुळे, म्हणजे एवढं जास्ती ही नाहीेये त्याला. जास्त डिमांड नाहीये.
हा, म बाहेर विकता का तुम्ही?
नाही. घरातूनच म्हणजे, म्हणजे माझं असंचे घरातूनच.
हम्म हम्म.
पण तरी पण ऑर्डर येतातता. असे व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला टाकले ना.
हा
ह ऑर्डर येतात ना मग. जाता विकल्या जाता. ह. हो बाहेरचे म्हणजे अजून, जास्ती बाहेरचे म्हणजे महाराष्ट्रातले पण आलेत. पण अशा फॅमिलीतले, कारण महाराष्ट्रात पण खूप जास्ती ट्रेंडिंग चाललेलीय ना आता, तस प्रत्येक शहरात गावात म्हणजे असं आहेच.
होय. ते सट खूपच महाग आहे.
काय महाग हाय?
तेच कि मोत्यांचा सट, बांगड्या, बांगड्या, ते खा हे लॉग गळ्यातलं. शॉर्ट गळ्यातलं.
हा त म्हणजे आपल्या डिझाईन वर हाय ना, आपल्याला जसं पाहिजे तसं.
ते तरी हायेच की. ब्लाउज का शीवत नाही? ब्लाउजला पण भरपूर आता हे हाये.
अ ते मग बायकांचं खूप असत. हे अस, ते अस, ते तस.
हा म्हणून च नको, म्हणूनच मी शिकायला नको म्हणलं.
म्हणूनच नको वाट
ती फुग्याची बाहि लेस स्पुट फुगली ती चिपटीच पाहिजे लेस चिपटी झाली असं असतय बायकांच ते सरकू बाई म्हणलं बाई मम्मी शिकायला हॅलो
हां हां ऐकत ये ना